हॅलो हा मी बोलतीय म्हटलं बरी आहे तुमची तब्येत
हा बर
हा मी तेच म्हला हा मी तणल अनशी पाठवली अनशी छान झाली
आव पडलं तसच ते तूप नाही ना ते थोडस होत अजून तूप ते डाव्यात लाईटच गेली आमची ह्यांना खायची होती तुमच्या भावाला दोनंद दििले म्हणत अजून म थांबा आता म्हणलं लाईट नाही काही नाही ते तूप पण एवढंस अंधाराचं मला तळता येई ना तर डडीम लाइट वर हा
माझी माग के तर असे वितळून वितळून चालले होते कशी तुम्ही
बर
च
हा ते आहे ना साखर जास्त झाली ना तर वितळतो
ना हा मग साखर म गु माझ्याकडन असत हा न तर सांग मग तर मग मी वाट टलो यांना विचारावा कशी केली होती
काही नाही आता त्याला भिजून ठेवलं होत तांदूळ तीन दिवस भिजवायचे आणि मग त्याला सुकार
सुकाय पाया ठेवायचं लो धुवायचं झाात सकाळी
स्वच्छ धुतल्यानंतर त्याचं पाणी घांडी होऊन जातो आणि स्वच्छ पाणी टाकून
ह
नाही चांगलं पाणी रोजच्या रोज बदलायचं आणि म तर तिसऱ्या दिवशी ये ना त्याला कपड्यावर टाकायचं थोडं सुक निथळायचं चाळणीमध्ये टाकायचं
हा आणि थोड वेळ सुकायला ठेवली की लगेच बारीक करायची मिक्सर
आणि मग पीठ तयार छान होते नरम पीठ
आणि लगेच लावायचं का मग साखर
हा म त्याला गुळ लावायचं आणि पिठी साखर लावायची ते पिठी साखर आता थोडं मी त्याला काय केलं थोडं गुळ आणि थोडी पिठी साखर लावली
मग मी तीन दिवस नुसतं पाण्यातच ठेवते आणि मग काढलं का दिवस वाळू देते वाळल्यानंतर गुळला होते तर ते वितुळनच जात माझे
वाळवायचच नाही त्याला पूर्ण लगेच करायचं थोडं ज दीड तास झाला ना निथळले की पाणी अे हाताचा ओलावा गेला ना कोरडे हाताला लागाय लागले ना तर लगेच बारीक करायचं म्हणजे आ तून गलं त्या पूर्ण अस कडक सुकवायचं नाही आणि मग पीठ तयार करायचं
हो ना मग मी काय करते सुकल्यानंतर हो का मी सुकल्यानंतर एक दिवसन मग टाक लावते त्याला गुड साखर लावता ना तुम्ही पिट्टी साखर
पिठ्ठी साखर नावाला घेतली मी पण मी गुळच लावल त्याला अ ह नाम हे म्हणे गुु
हां
म्हणली या काही येई ना आता म्हट कधी येईल म्हंटलं जाऊ द्या आता म्हटलं द्या पाठवून करून मण
नाही ना मला वेळच नाही भेटाल तयार मग असंच चाललं एक एक एक एक एक एक तिकडे जाऊन आलो लग्न आलं तन गावाला आणि मग कसलं काय अधिक महिना असंच गेल
हो ना
येच येच
नाही आम्ही आधिक मध्ये नुसतं मी पीठ टाकून ठेवल होत अ केलंच नाही करू करू मध्येच त असच गेलं मग नंतर केले आता दोन चार मध्ये केले आणि आता आज म्हंटलं काळ हा आलाय ते करून घेऊन म्हटलं
तेच मी म्हलं देवालाही नैवेद्य दाखव विल करून पण ते खराब होऊन जातं म्हणून मी करतच नाही आता पुढचीस करून पाहिल तुमच्या पद्धतीने
हम
अजून काय चाललं
काही नाही मीला जमलं ना मी तयार करत पिटन पाठवून देते तुम्ही फक्त मग त्याला कालवायचं आणि लगे तळायचं कसं
े सगळ्या काळ का जात्या आणलंी टाकली का हो पण काय जायच मधून कस
त्याला बारीक गॅस फक्ता लावं लागत क कडई जरा जाड आणि उत्तळ कडे ये ना जाडवाली घ्यायची उत्तळ घ्यायची कढई थोडीशी छोटी कडेई घ्यायची
तुपात चांगले तुपात तळले मी तेलात बी चालतात तस काही नाही तेलात पण चांगले होतात पण आता मी आणलं नको जाऊ दे म्हटलं थोडंसं तूप होतं त्यातचतळलं म्हटलं तर ह नानयचं तूप संपले आमचं करता येईल
साध्या तुपामध्ये शिजून जातात ते तूप तूप साडे तू पाच ला का चिस्त
िजून जातं ते भट्ट खाली तुपाचा गोळा तयार होतो हम्म ते कशाला पाहिजे तब्येत खराब व्हायला
म्हटलं मला म्हटलं तुम येत तळे
नाही नाही चांगलं तूप होतं ना वाटीभर तर तेवी लागे ते अंधारात काही दिस ना मला एवढं एढंसं राहिलं अजून थोडंसं आहे डब्यातलं म्हटलं टाकूनजून हना थो कर णव्यांना खायचे होते तुम व्हावाला
स्त जास्ि